हा बोला.
हॅलो, हम आवरल? हा बोल ना आवरल.
हो झाला, नाष्टा झाला. लखी झाड
हो का, हम् कॉलेज
हम हो कॉलेज चालू आहे आता साडे अकराला जाईल. कॉलेजमध्ये पण पहिले तीन पिरियड चांगले राहताात, मग नंतरसे दोन पिरियड झोप लागते.
किती लेक्चर्स होतात रोज.
रोज पाच लेक्चर होता पाच लेक्च. चर आणि एका सब्जेक्ट ला तीन तीन सर.
काय?
पाच लेक्चर होता ना मग एका सब्जेक्ट. चाळीस मिनिटचा राहतो. नाही वेग वेगळे पण मग एका सबजेक्टला दोन दोन तीन तीन सर राहता. अस.
पहिले तीन जे पिरियड होता ना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ चे.
हम् हम्.
मग त्यांना फिजिक्सला तीन जण केमिस्ट्रीला तीन जण मॅथ. ला चार जणे. शिकवायला हा मग एका दिवशी एक येतो दुसऱ्या दिवशी दुसरा येतो. नाही नाही एका एका दिवशी वेगळा एका दिवशी वेगळा. अस.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हा म्हटल. हा एका सब्जेक्टला तीन तीन सर राहत आम्हाला.
हो का.
हम्म.
मग रोज आलटून पालटून येत कारे तुम्हाला शिकवायला.
हा.
मग अशी लिंक लागते का त्यांची त्यांनाच की काल त्या, सरांनी काय शिकवलं होतं ना आज यांनी काय शिक वायाच वेगरे.
नाही मग ते पार्ट केलेले आहे ना आता एका बुकमध्ये तीन पार्ट जर राहिले तर एक सर. पहिला चॅप्टर शिकवतो एक सर चौथ एक सर आठ
असं अस म्हणजे जर रसायनशास्त्र असलं. केमिस्ट्री तुमच तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक टीचर शिक ऑर्गॅनिक एक शिकवेल फिजिकल एक शिकवेल असं. केलेलं असेल त्यांनी ओके बरोबर. तस मग अ हम्. मग तसच भौतिकशास्त्राचं पण. हा गणिताचे पण दोन पुस्तक आहेत का. त्याला चार शिक्षक बर. मग गणितामध्ये असं असेल. काहीतरी मग ते बिजगणित भूमीती असं वेगवेगळं. केलेल असेल होना त्यानुसार ते. शिक्षक येत असतील आणि किती विषय आहेत मग रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र. जीवशास्त्र, गणित आणि मराठी पाच आहेत का.
मराठी, इंग्लिश.
इंग्लिश पण आहे हा
हा तसं बाय- हा बायोल ऑर हे होतं जोग्रोफी
हा जीवशास्त्रला अ ऑपशन अ जीवशास्त्राला एक
हा जीवशास्त्रला ऑर जोग्रो हा
भूगोल
हा मॅथ ला पण तोच होता पण मग म्हटलं मामा म्हटले अ हे घेऊन घे म्हणे जीवशास्त्र घेऊन घे आणि मॅथ गणित घेऊन घे म्हणे
हा गणित आणि जीवशास्त्र
हा म्हणून मग तेच घेतलं
नाही गणिताला त आहेच को प्राधान्य आहेच गणिताला माझं पण रसायनशास्त्र झालेलं आहे ना
हा
हम्म माझी डिग्री रसायनशास्त्रात झाली होती
हा ते प च्या- याच्या चॅप्टरच्या नाव लक्षात ठेवापेक्षा पुस्तकांचे नाव लक्षात ठेवा लागतात
हा- हा -हा ते विषयांपेक्षा सर कोणते कोणत्या विषयाला कोणत्या सराचा कोणता विषय ते लक्षात ठेवावं लागत नाही आमच्या वेळी असं नव्हतं अकरावी बारावीला रसायनशास्त्राला एकच शिक्षक जीवशास्त्राला एक आणि भौतिकशास्त्राला एक एक एक त्यामुळ पण आ काय ना तुमचं जे हे तो तुमचा अ पूर्ण शा अ सिलेबस म्हणस आपण खूपच जास्ती ना जेव्हा आमला पदवीच्या परीक्षेला जो पदवी परीक्षेला होता तोच तुम्हाला आता बारावीला आहे त्यामुळ ते असणारच आहे तुम्हाला
मग- आणि त्याच प्रॅक्टिकल वेगळं
थोडस अहो प्रात्यक्षिक च त वेगळं असतच
आमचं तर म्हणजे, आम्हाला असं म्हटले की दहावी राजी राहतात तेच अकरावीला राहतात आणि आता अकरावीला बघितलं बापरे हे क्या झालं होतं
आसं आहे ना, मग तुम्हाला दहावीला नीट शिकवलं नसेल
नाही निट शिकवायचा विषय नाही काहीच म्हणजे मैंथ तर डायरेक्ट निम्मेच्या वर नाही डायरेक्ट आम्हाला ते दहावी ला होत ते
हा सगळं नवीन असतं शिकावंच लागतं आणि शीख आणि काय ना एकदा लक्षात आलं की मग पुढे टेन्शन म्हणजे अकरावीला जर सगळं समजलं ना तर बारावीला फक्त अभ्यास करायचं काम असत अकरावीला तुम्हाला अ पाया भक्कम करून घ्यायचा जे बेसिक अ कॉन्सेप्ट म्हणतोत आपण जे संज्ञा वगैरे आहेत त्या पूर्णपने करून ठेवायच्या म्हणजे बारावीला त्या झोपतून उठवलं तरी त्या आल्या पाहिजे ते बेसिक असत हो की नाही आता त्या आपल्याला आ आनतो आपण ते रासायनिक शा अ अभिक्रिया असतात आता तच्या सायन्सच्या भाषेत आम त्याला म्हणतो कि फॉर्म्युले किंवा त्यान
अ के केमिकल रिएक्शन
रिएक्शन्स- रिॲक्शन असतात त्या रासायनिक अभिक्रियांच पण अ ज्या मक बेसिक आहे म्हणजे कॉमन आहे ज्या सर्वसामान
हा.
नि कायम लागतात त्या चांगल्या लक्षात करून ठेवायच्या. के
हा
नॉले
तेच तेच हा ते ते
म हा मी तर होते ना या
आवाज आटकतोय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. तसं तर आमल केमिस्ट्रीच काही नाही तीन तीन सर आहे म्हणून काही वाटत नाही एवढं. पण मग तरी पण लोड राहतोस तरी फिजिक्सचा फिजिक्सचा तर हायच. गणिताचा पण काही नाही सर चांगलं शिकवता. हम्. आता असं पण दोन वाज्या नंतर तर काही एवढे खास तास हे राहत मराठी आणि गणितं चे राहता म्हणून काही वाटत नाही एवढं. मराठी आणि इंग्लिशचे राहत ना म्हणून काही वाटत नाही मग येऊन जहतो मग कधी कधी. बोर होत राहिलं तर आणि ते सरांच्या लेक्चरला नेमक जोप लागते खूप. म्हणून. ते पण असं आईन टायमाला कधी कधी मग घेत नाही मग ते. प्रॅक् पिरियड घेत नाही मग ते टाम होऊ गेला बुआ म्हणून काय घेत नाही आणि अर्धी मुलं खेड्यावरची हे. बाजूला एक बस्टँड आहे मग लगेच चालले आता मुलं. मुलं गेले मग कोणीच थांबत नाही म खेड्या खेड्यावरचे निम्मेच्यावर गर्दी आहे.